हा हा हॅलो
होा
हॅलो
हॅलो आवाज
हां बोला
तेय का हा आवडली का म्हंटलं घरातली काम
होय आवरली बघ आत्ताच आवरलंय सगळं होय आवरडलं ना आत्ताच आवरडलं सगळं
चहा नाश्ता झाला
मुली ना नाही जा छान असाूनच आता
चुलं झालंय
बारा वाजता मु मा राहायच्या नंतर जरा अजून थोडं राहायचंय
बरं असतय सकाळी श आळा असल्या सकाळी शाळा असलेली बर असल्या मलं हो आमच आवडतंय कुठलं आमच्या मुलांना शनिवार शनिवारी शाळा असली तरी पण बारालाच जात्या शाळेला आणि चारला सुट्टी होत्या लवकच काही शाळा नाही हो त्यांची त्यामुळं वेळच होतय
तेच कि मग तुमच रेग्युलर ह असं चालूच राहतय ना आता आमची दुपारी घरात घरात असले की मग
लवकर जरा घरात असल्यावर काय विचारूच नका सगळे कामं ठेवायचे तचंच बघत राहायचं
होय होय तसच होतं अव काय कर हा ह ह
पाऊस पाऊस आहे काय तुमच्या इकडं
पाऊस नाही आता जरा का काल होता अ
होय हा आमच्या इकडे पण पाऊस नाही बाघा कसं उन्हाळ्यासारखं झालंय गरब वाटायला कधी पाऊस पडतोय काय माहिती
आणि उन्हाळ्यासारखं अजून घरी वाढली
होय आणि पाऊस पडायला पाहिजे हो पिकं कशी येणार आता माणसांचं पिकलेलं पेरलेलं उघून आलंय आणि पाऊसच थांबलाय
होय होय आता ज्या ज्यांचं पाणी आहेयचं नि पाणी देतील नाही ज्यांचं पाणी त्यांनी काय करायचं
पाणी देऊन वाढवलं तर महागाई केवढी वाढल
होय होय तेच सांगायला लागल की तुम्हाला तेच की अजून जास्तच की ह हा ह ह
कमी होतच नाही ते वाढतच जातय एकदा रेट वाढलं की परत कमी घ्यायचं व्हायचं काही नावच नाही
कमीच होत नाही ते वाढतच जाते खर कमी होत नाही
होय मग महागाईल बघायची का काय निसर्गाकडे बघायचं कशाकडें बघायं आणि आणून खाल्ल्याशिवाय पर्याय नाही
पर्याय नाही होय
आणि रोजच शाळेचा डब्बा त्याला आणि वेगळंच लागतय
होय आणि पोर आणि त्यात हे हे ही भाजी नको ती भाजी नको ती आणि चालू करतात
होय आमच्या इथे शनिवारी बाजार खूप छान भरतोय बघा मस्त अस ताज्या ताज्या भाज्या असतात होय वीस रुपयाला पेंढी असत्या पंधरा रुपया ला असत्या स्वस्त पण असते आणि अशा शेतकऱ्यांच्या जवळच्या हिरव्या गार भाज्या असत्याता
हा आणि लगेच लगेच केलं की पण चांगलं पण होते ना ताजं ताजं केलं की
हा ताजं ताजं केलं की होतय चांगलं
चांगलं हो फ्रीज फ्रीज मध्ये ठेवून थोडंफार केलं की मग म्हणजे त्यातला आर्क थोडा कमी होतोय त्यामुळं ब चव कमी लागते आणि सगळंच पूर्ण भाजी जरा हे होती ती वेगळीच लागत्या ताजी ताजी भाजी आणून करा बघा लगेच चांगली होत्या लगेच आणली की
कुठं आओ मला रोज रोज भाजीला म्हणजे एक दोन तीन दिवसानं म्हटलं तरी भाजीला जायचं होत नाही घरातल्या कामात न सु सुसायला पाहिजे ना नाही होत नाही मग एकदा मग आठवड्यातनं एकदा चला म्हनटलं की मग जायचं जेवढ लागतंय तेवढ घेऊन यायंचं मग आठवडावर काय नाव चं काढायच नाही आणि बोल बोलून दाख बोलून दाखवतत मग हा मग भाजीला घेतल्याला मग केलं मग घ्यायचं नाही का तेव्हाच मग करायच नाही का तेव्हाच
होय होय होय त्यापेक्षा आठवड्यातनं एकदा जेवढं पाहिजे तेवढं घेऊनं आलेलं बंर पडतंय
व्हय पोरांचं रोजचं डब आणि पावशेरचं पुरत नाही पावशेरचं पुरत नाही बई आणि जास्त लागतय आणि
होय होय
आणि आमच्या पोराला तरी स्वतःला खाऊन आणि शाळेत मित्रांना आणि वाटायचं असतंय
म्हणजे डब्यातून आणि जादा घेऊन जादा घेऊन जातोय
हो या डबा गच्च भरूनच अर्धा डबा जायचा नाही जराशी भाजी द्यायचीच नाही मग काय कसं परवडणार ते सांगा
होय दोन दोन करायच्या मग एक कायतर वाळलं करायचं एक व
होत्यातच कि दोन आता पावशेर गवारी असली तर डब्याला गवारी दिली तर आणि काय तर दुसरा कराय लागतय भेंडी म्हणा नाहीतर काहीतरी काय ना काहीतरी कराय लाग तंयचं पण खायला पाहिजे का नाही पौष्टिक आहार आहे तो म्हणून पोरं खात नाहीत
होय होय
सगळ्या भाज्या खायला पाहिजेत भेंडी गवारी दोडका असल्या भाज्या खाताना त्यांच्या येतं जीवावर शाळेत आपलं खात्यात का काय टाकतात काय माहित
आवडीचं नावडीचं ते आणि असतयच की मॅगी काय जास्त द्यायची नाही मुलांना ह न्हवं मॅगी जास्त द्यायची नाही म्हणलं
होय नाही ते द्यायची नसत्या कारण आमच्यात पोरं मॅगी खात्यातच
एकदाच कधी तर आता मी आमच्यात ज नाही च देत शक्यत नाहीच कधीतरीच नाहीतर एखाद वेळेस कधीतरी नाहीत नाही मग बाजारातून पण आणून ठेवत नाही एकेक जण बाजारातून आणून ठेवतात प्रत आठवड्यातून असं काही नाही कधी तरी द्यायची सारखी सारखी द्यायची नाही
आमच्यात असं अस असं सारखे सारखे नाही खरं आठवड्यात ना दोन तीन वेळा लागतच मगट मॅगे करून मग मग हो आहे भरपूरच आहे दे मॅग करून दे मागे करून वय खायला म्हणून पाच हजार रुपये घेतला की ते आणायची माहिती आणि करून द्यायला पण लागत नाही येत त्यांची त्यांना करता
होय आपला त्रास वातोय सोडा आपला त्रास वातोय पण त्यांच तिने करून खात असतील
वय आता खायला लागल्यात तर मुठ्टठी झाल्यात ना मुलं त्यामु टाकली मॅगी पाण्यात रुकळी घेतली खाल्ली झालं जेवलं नाही तरी चाल
आपलं आपलं करून खाऊन रिकामी हम्
कलं बन मॅगी करून खायला काय करताय
होयग आता मोठे आहेत म्हणल्यावर काय आता आपलं पण तेवढ्या वेळ दुसरं काहीत काम होतय त्यांनी करून
हो
हम्म
आणि घरात पण नसतोय ना मी कामावर जातोय आता कधीतरी राहायला लागतय काय तर कामानिमित्त नाही त्या कामावर असल्यावर मग मी येतोय सहा सव्वा सहा साडे सहा पर्यंत पोर्या साडेपाच णसला आल्यावर मग बघ काय हा आवडीची भाजी आी काय नसली कि मग कारली
होय नाही नाही आवड आवडीच काय नसलं की मग करून खात असतील
हा हा
हां
असं वाटतं
ब बर बर
हा
हम्
हॅलो
हा हॅलो
आवाज कट होतय काय
नाही नाही आवाज नाही कटव सथोडा खर नाही मीच हा मग बाकी काय आवरडलं
बाकी काय आवडतई आहे सकाळ उठल्यापासून आमच्या इथे सकाळ आमच्या घराच शेजारी खा गणपतीचं मंदिर खूप छान आहे मग सकाळी तिथे आरती असत्या ना सहा ला मग सहाच्या अगोदर तिथ जायचं गणपच्या मंदिरात आरती पण करायची तिथनं यायचं मग स्वयंपाकाला घालायचं मग चहा नाश्त स्वयंपाक तेन कपडे भांडी हे करून आता होते तोपर्यंत काय ना काय तरी चालूच राहतें या आता आणि पोरीन मॅगी करून मागितली तिला मॅगी करून दिलं
हा ह हव
ते राहिले चहा ला त्यांना चहा करून दिला
काय मग मंदिरात रोज जातय
होय रोज जातोय सकाळी लवकर जायचं मंदिरातन तेवढंच यायचं पाच मिनट आरतीला त्यांन थांबायला होत नाही हो पाया पडायचं आणि यायचं पटकन फक्त पडून
थोडा वेळ जातोय जास्त ना
घरी करायला कोणत असल की मग हा घरी करायला फोन असल की काय वाटत नाही हा म्हणजे इथ गणपतीचं विठ्ठलाचं मंदिर पण खूप छान आहे बघण्याला आणि आता जानेवारी मध्ये का नाही सप्ताह असतोय सात दिवस. ज्ञानेश्वरीच ज्ञानेश्वरीच पारायण असतय हा पारायण असते मग सात दिवस च. महाप्रसाद असते बघा. सात दिवस हा स होय कोणी पण या जेऊन जावा. जावा असं दुसऱ्यांच्या दुसऱ्या ठिकाणी कसं ते फक्त वाचनाला बसलेलं आहे किंवा ते माळकरी
परायणाला बसणारऱ्यांना त्यांनाच तेवढं असतं होय होय.
हा तिथं तसं नाही तिथं कोणी पण या. हा कोणी पण हा कोणी पण या चहा हो हो सगळ्यांना अस या खावा पोटभर. देवाचं दर्शन घ्या इच्छा असेल तर दान करा नसल तरी नाही नाही केलं तरी चालतय.
चालतंय हो आणि इच्छेन इच्छेन देवाला कस माणूस करतो. म्हणजे ज्या आपलं हा थोडंफार त्यातलं थोडंफार तर करतायस ना. इच्छिन होय तेवढं सात दिवस छान वाटत असतील.
होय सात दिवस कधी जातात काय कळतच नाही. महाप्रसाद एक असतोय पोर तर सकाळी संध्याकाळी शाळेत आले की तिकड मंदिरातच असत्यात. संध्याकाळी अकरा वाजता जेऊ नं खाऊन येत्यात पोरगा आमचा टाळ घेऊन उभा राहतेय आम्ही काही मी आणि पोरगी त्या म नंतर मग कीर्तन ऐकायला जातोय.
हा हा हा वेगवेगळी कीर्तन वगैरे असतील. सात दिवस मग वेगवेगळे कीर्तन वगैरे असतील मंदिरात रोज.
होय होय वेगळवेेगळ्या वेगळ्या वेगळ्या महाराजांच्या असतात ना त्यामुळं.
तेच की त्यातून पण आपल्याला बोध मिळतोय नवं. कीर्तनातून पण.
हॅलो
हा हॅलो
ह बघण्यासारख आहे कधी वेळ मिळाला तर का नाही या बघायला.
बरं बरं बरं येते की हा हा हा हा.
बर मी ठेवते तुम्हाला नंतर फोन करते.
हा हा बर बर.
तुम्ही कट करा तुम्ही कट करा.
हा हा कर बर बर करते.
म्हणजे ते मतदार यादीत नाव नोंदवायचं चालाय ना, म्हणजे. हा म आहे माझे मिस्टर मला मिस्टर आहेत आणि सासू सासरी आहेत दोघांच.